हा,
आवाज येतोय, हा हा काय करताय? हॅलो,
हॅलो,
हा आवाज येतोय का?
हो-हो येतोय.
हा-हा, काय वातावरण वगैरे पावसाच झालंय का तिकडे पण?
नाही-नाही इकडं काय नाही तुमच्या इ
नाही काय हा, इकड झालंय जरा वातावरण पावसाचं.
हा, इकडं
दिवसभर होतं ऊन, आता पाऊस चालू झालयं. बारीक पडायला लागलेत थेंब, हा स्वयंपाक आवरला?
अजून आवरणार आहे, आत्ता झालं माझं. दिवा लावायचं वगैरे, कुकर वगैरे लावायचं आता.
संध्याकाळचं असेल सात नंतरच आवरते ना हम्म. त्यानंतर काय, आता निवांत स्वयपाक केला, एकसारखं की हे होतं होऊन जातंय.
हम्म.
हां, काय नाही तुम्हाला अजून काय आवडतंय?
बनवाय
म्हणजे कुठल्या विषयात तसं हे करायला आवडतं वगैरे.
मला म्हणजे जास्त जास्त म्हणजे डिझाईन डिझाईनिंगचचं वगैरे असं.
डिझाईनमध्ये का, रांगोळी वगैरे येत असे, मेहंदी?
हो, येतंय तेवढंच नॉर्मल.
हा, हा, हा, हा, क्लास मग क्लास केलाय का असंच.
नाही नाही, क्लास वगैरे काही नाही, मी असंच ऑनलाईन बघते आणि करते. काय अ क्लास वगैरे काही नाही लावते अ हम्म.
ते कसं बघत बघत शिकलं तरी पण होऊन जातंय ना हे, हे करता येतंय. आपल्याला, कसं शिकत राहायला पाहिजे ना वेगवेगळं, का आपल्याला स्वतः स्वतः काढता येतंय मग. मग कसं आपल्याला येत नसेल तर मग दुसऱ्यावर अवलंबून राहायला पाहिजे, त्यांच्याकडून काढून घ्यायची. की मग आपल्याला येतंय म्हणल्यावर आपण कधी पण फंक्शन आहे, काय आहे, कधी पण काढू शक सणाला कायला, हां त्यामुळं. मला पण बेसिक एवढ काही जमत नाही मेहंदी तेवढंच. थोडंफार असं, जास्त पण नक्षी अग असं येत नाही, रांगोळी तुम्ही रांगोळी पण काढता का?
हो, काढते की रांगोळी पण, बघून बघून काढते, तसं जमतंय तसं.
हा, हा, आता कसं युट्युब वगैरे जल्ला वगैरे भरपूर डिझाईन वगैरे भेटतात रांगोळी रांगोळीच्या, मेहंदीच्या आणि ते क्लास म्हणजे असं ते ऑनलाईन क्लास पण असतात, म्हणजे तेच युट्यूबचे. फ्री क्लास पण असतात ना. हां, डे वन पाासून ते चालू करतात ते म्हणजे कसं ज अ... ते मेहंदी कशी काढायचं म्हणजे कोण कसा पकडायचा हे ते मेहंदी कशी तयार करायची, कोण कसा बनवायचा ते सुद्धा सांगतात. त्यामध्ये हम्म. त्यातून पण बऱ्यापैकी युट्यूबचा खूप उपयोग होतोय आपल्याला
हो, होत्या हा, आणि सगळं कसं स्पष्ट ल स्पष्ट देतेत त्यात सगळच.
होय, सगळं देतात आणि आपण कुठलं टा व्हिडिओ येतातच, म्हणजे आधी ते तयार केलंय हां. बऱ्यापैकी सगळे कसं असं बनवून, त्यावर पोस्ट वगैरे करत असतात ना ते आपल्याला जव उपयोगी आहे व म्हणजे कुठला हे ते व्हिडिओ आपल्याला तिथे लगेच कळतंय, म्हणजे शिवण क्लास म्हणा हे तेन शिवण आवड नाही का तुम्हाला नाही, हां. त डिझाईन वगैरे असं हे करायचं.
हां, मध्ये पण आरीवर्कच करा म्हटलं, माझी जाऊबाईन केलती, मग तीच बघून वाटलं मग काल का मला करावं आणलं मी सगळं मटेरियल वगैरे एक ब्लाउज ला टाकलं, नंतर न कसं ते जास्त बसून बसून वा त्रास होतंय ओ, बसून काम आहे त्याचं, नुसतं हाताचं.
एकटीने एकसारखं बसावं लागतं. ते डिझाईन करायला आणि त्याच्या डिझाईन कसं नाजूक असतात, त्यामुळे ते सगळे मनी जोडायचे हे करायचं, ते एकदम त्रास होत असेल त्याच
होतय म्हणून एकच ब्लाऊज केलं, म्हणजे मी स्वतःसाठी केलेलं तेवढंच म्हणजे कायतरी कराव म्हणून
आपल्या, कधी तर आपल्यासाठी चालत ना ते
हा हा तेवढंच
तेवढंच हे होतंय.
अ म्हणजे जे चांगलंच जमतंय ते ऑर्डर्स वगैरे घ्यायला काय वाटत नाही, ना हे आरीवर्क
नाही, होय आणि म्हणजे किचकट असते त्याच्यामुळे त्यातच वेळ जातो जास्त आणि ते आपल्याला फास्टं पण आलं पाहिजे, तर त्याचा उपयोग होणार. एकाच ब्लाउऊजला जर एक पंधरा दिवस झाले, तर मग हे होतंय ना, जास्त ऑर्डर असतील, त्यापण पूर्ण नाही करू शकणार.
ते जर म्हणजे, आपण घेतलेलं काम जरा चांगलं करून दिलं तरचं त्यांना पण आवडेल ना.
हा.. कस्टमर येणार ना जास्त
हो मग ते आरीवर्क
कसं आपलं काम परफेक्ट पाहिजे, तर पुढच्या माणसाला आवडलं तर मग परत आपल्याला ते काम देणार ना असं होतय, 'मग तुमच्या जाऊबाई करतात का आरीवर्कच'?
तिनं पण केली, परत नंतर ना तिला पण दिवस गेले नंतर सोडूनच दिली तिनं पण परत आता डिलिव्हरी झाली. गावाकडे गेली.
हा हा हा नाही हो होते, थोडं गॅप वगैरे पडतयच ते कडं कंटिन्यू करायला पाहिजे. हा हा आणि ते कसं परे हे व्हायला पाहिजे ना, तेवढा वेळ पण पाहिजे, एक सारखं बसायला पाहिजे त्यात ते आणि तेवढं परफेक्शन पण पाहिजे त्यात. तर, मग कस्टमर वगैरे कसं हे होते आपल्या आपलं स्वतःसाठी केलं तर चालते. म्हणजे, इकड- तिकडं थोडी फार चूक चालते पण समोरच माणसंच कस्टमरला द्यायचं असेल, तर मग त्याला व्यवस्थितच दिलं पाहिजे.
हो कारण चांगलं काम केलं तरच, ते कस्टमर आपल्याकडे येत्यात ना.
परत येणार. हा.. आणि ते कस ते म्हणणार मी पैसे देतो तुम्हाला आणि तुम्ही अस बिघडवून दिलात त्यानी हे होते, मग ते मनात आणि येते आपल्याला असं चांगलं होईल की नाही हे नाही. पण क्लास व परत जर म्हणजे त्यात कंटिन्यू तुम्ही काम केल तर तुम्हाला पण ते परफेक्ट जमू शकते. पण त्यासाठी मग सगळंच आपलं कमरेचा त्रास हे ते, ते पण हे होते ना, हा त्यामुळं
पण स्वतःचे घालावं लागते त्याला आरीवर्कच. मग, नंतर ना दुसऱ्यांचं आणि ऑनलाईन शिकल्यावर तस येतंय पण एवढंच की ब्लाऊजचं माप वगैरे सगळ ते मेजरमेंट सगळं चांगलं पाहिजे मग आपल्याला पण परफेक्ट हा
ते समोर कस समोरासमोर क्लास वेगळा पडतो आणि ते ऑनलाईन वगैरे ते वेगळं पडत आपल्याला, समोर कस ते ते सगळं व्यवस्थित आपल्याला पुड्यात घेऊन सगळं समोरा- समोर शिकवतात कसं आहे काय? मेजरमेंट कुठं घ्यायंच
ते ऑनलाईन कसं? ऑनलाईन कसं, दिसतं एक आणि आपण करताना एक वेगळंच येत.
बघता नाही येत. ते फक्त असं डोळ्यांना दिसतय ना ते. ते क्लासमध्ये कसं, आपलं ते मॅडम समोर असतात. आपण तिथं लक्ष असतं सगळं ते रियलमध्ये असतय. हे कसं, रियल एवढं होत नाही. फक्त आपण डोळ्यानं बघणार, आणि आपण ते कृती करणार, असं होतय.
तेच तर. ते त्यासाठी कसं, स्वतःसाठी चांगलंय एवढं. लोकांना म्हणजे कस्टमर धरू दे.
तेवढं पैसे पण भरपूरयत ना? आरीवर्कला, फी पण जास्त येते. ब्लाऊज. एक ब्लाऊज तरं, म्हणजे बऱ्यापैकी आम्ही कायी नाही केलं, अजून कधी आरीवर्कच. हा, भरपूर फी घेतात ते. हा, हा. तेवढं हे होत असेल. हा, हा, हा. आता ब्लाऊज शिवायलाच तेवढी फीय. त्याच्यापेक्षा, जे परफेक्ट शिव वगरे असेल तर, हा. शिलाई वाढलीय भरपूर. सगळ्याचच रेट वाढवाय लागल्यात ओ. बऱ्या की आता काही सगळ्यांनाच, प्रत्येक जण घरीच शिवल असं, नाही ना? प्रत्येकाला ती कला पण यायला पाहिजे. ज्यांच्या अंगी कलाय ते शिकणार. आणि ते व्यवस्थित केलं तर, कस्टमर पण वाढतातच. हे होतय. हम्म, अन् शहरात जरा स्कोप पण जास्त असतो. ब्लाऊज म्हणा, हे आरीवर्कला वगेरे. तर महिला सगळ्या असं क शिवून घेतात ना. फंक्शन वगैरे, लग्न समारंभ, वास्तुशांती. काय पण असं सणाच तेन. आता दिवाळी- दसरा. गणपतीत असं घेतात. शिवून बऱ्यापैकी. लेडीज वेगळं काहीतरी म्हणून.
हा आणि आता कसं, हेज शिलाईचं अजून, पार्लरचं हे दोन जास्त वाढलेत बघा.
हा, वाढलय. भरपूर वाढलय. कसं सगळ्यांना असं, परफेक्ट दिसायचं. हे ते न असं. वेगळेपण असं पाहिजे, सगळ्यांनाच. त्यामुळं ते, वेगवेगळं हे ट्राय करत असतात, प्रत्येक गोष्टी.
तेच की.
हा, ब्लाऊजमध्ये पण भरपूर व्हरायटीयत. म्हणजे काय पण- पण हे त्याच्या डिझाईन म्हणा, हे ते न. भरपूर किचकट असतं ते गं. म्हणजे, माप टाकायचं, हे कराय कटिंग. सगळंच. मेजरमेंट व्यवस्थित असेल, तरच ब्लाउज फिटिंग बसतय व्यवस्थित. जरा जरी मेजरमेंट चुकलं, तर मग पूर्ण ब्लाउजच हे होते, विस्कट तय. हा, त्यामुळं. होय. मेहंदी म्हणजे असं, घेतय. ऑर्डर घेतय, का नाही?
नाही, नाही. मी कुठला, अजून आतापर्यंत कुठलाच ऑर्डर नाही घेतला. फक् त ते गळ्यातलं मी, गळ्यातलं बनवत होते ना, फक्त. त्याचं ऑर्डर्स घेतलेलं. हा, हॅन्ड हॅण्डमेडचं. कारण मला
नाही ओ, ते ऑर्डर कसं मेहंदीच. मग ते आणि परफेक्ट, ते पण हे लागते ना डिझाईन वगैरे हे. म जा म्हणजे कसं, तुम्हाला येत असेल तर क्लास वगैरे केला ते चालते. म्हणजे त्यात परफेक्टच, व्हायला होतेय ना.
आता कसं, मी पण एका ठिकाणी राहत नाही. एकदा इकडं, एकदा माहेरी. जास्त
हा, हा. आणि हो होते, लेडीजच हे होते तसं. एक ठिकाणी नस लं ना, हे होतय, मग. त्यामुळं आणि लहान मुलं असतील तर मग थोडा वेळ पण भेटत नाही हे होतय. लहान मुलं असतील तर, हम्म त्यांचं करण्यातच वेळ जातोय. घरातलं
हम्
मग त्यातच वेळ गेला तर मग शिकायचं कधी असं पण होते
हो म्हणून जास्त कसं घरचं म्हणजे घरच्या घरी तेवढाच बिझनेस चालवायचं काय तरी, म्हणजे घरी पण लक्ष पाहिजे.
हा घरी पण लक् लक्ष आणि सगळीकडेच आपले बिझनेस पण वाढवता येईल, याकडे लक्ष देता येतंय. मग घरातलं केलं तर म बाहेर जाता येत नाही. बाहेरच कोण आलं की घरात म आलं की कंटाळा येतो. तोय मग ते सगळ्यांचं मूड पण चेंज होतात, हां आता कधी करायचं. केव्हा हे करायचं? केव्हा होणार जेवण? म्हणजे प्रत्येक सगळ्या समजून घेतलं तर, सगळ्यांचं हे आहे. नाही तर मग नाही समजून घेतलं तर मग सगळ्यांनी हे होतंय. आपल्याला पण त्रास होतंय आणि ते फॅमिलीला पण त्रास. मं घर बसल्या काहीतरी केलं तर, आपल्यालाच बरं पडतं.
लेकरं असल्यामुळें कसं अगं लक्ष द्यायला पाहिजे पाठीमागं कोण असलं की, मग काय वाटत नाही.
हां अन ती मोठी होईपर्यंत आपण लक्ष द्यावच लागतं. त्यांच्याकडं
हा आता कुणावर विश्वास ठेवून चालणार नाही. स्वतःच आपण द्यावं लागतंय.
होय तेच की, त्यामुळं सगळं अवघड होतंय.
तुम्ही
मुलं कसं मोठं होतील तसं, म त्यांचं शिक्षण हे तेन त्यांना शिकवायचं. हे करायचं
हो.
चालेल, चालेल, करतेय का परत तुम्हाला.
हो, हो, हा चालतंय.
हा चाल ओके.
हां